हा हॅलो ऐकू येते का हो हो हो ऐकू यत ऐकू येत. तय हम्. म काय म्हणताय अजून. काय नाही बाबा बस व्यवस्थित चालू आहे सगळं बसतेच आहे आजकाल इम्पॉर्टंट आहे.
तेच ना मग तुमचं फेवरेट वगैरे काय असतं.
माझे आई वारले एवढ्यात जरा मग लास्ट जरा थोडं. हे दोन एक वर्ष आम्हाला जरा डिफिकल्टच होते थोडे. हम्म.
हम्म हम् कस काय आजारी होतय का?
अ हो आजारी म्हणजे असं आजारी वगैरे काहीच नाही होत. ते बहिणीला जरा मुलगी झाली ती गेलेली तिकडे तिच्यासाठी आणि आली तशी ते ते तीन चार दिवसात स्ट्रोक झालं तिला. भरपूर प्रयत्न केले पण हां नाही स्ट्रोक ब्रेन
हम्म खूप प्रयत्न केला पण-
तर म्हणजे आधीपासूनच काहीतरी होत असेल त्यांना त्रास.
डायबिटीस डायबिटी- होत त्याच्यामुळे झालं अस म्हणतात हा खूप वर्षांच हा- ह खूप वर्षांच डायबेटीस वगैरे असलं की ते वेन्स कसे होतात हे. हे होतात आणि तिला ते तिकडे जाणं येणं- सगळ एक्झबिशन वगैरे झालं असेल हा ते मुलगी झाली तर- ती गेलेली ना तर आम्ही पण होतो म्हणजे- पण नंतर ती थोडे दिवस जात राहिली अजून महिनाभर तर ते तिला आल्यानंतर- तर कदाचित तिला एक्झिबिशन आणि सगळ्याच गोष्टीमुळे ते झालं असेल तस त खूप म हा तीन चार दिवस त्याच्यात झाल्यावर स्ट्रोक आला म्हणजे तेच्या मूळ सगळे एवढं चांगलं होतं आणि त्याच्यात
नाही तर ब्रेनच म्हंटल्यावर -
काय मग कधी काय तेच म्हणते ना कधी काय माणसाचं होईल म्हणून काही सांगता नाही अशी गोष्ट बस आज आहे तर आहे अशी गोष्ट-
हा ना अचानक चालता बोलता माणूस
माणूस जातो असं होतं तेच किती काय काय ऐक- पण आणि ते एवढ्या वर्षांनी झाले ते ऍक्च्युली खूप खुश वगैरे होती. हम हा तिला जरा उशीर झाले. हम्म नऊ वर्षांनी झाली होती लहान बहिणीला- नाही उलट खुश होते परत जाऊन आले तर - पण ते तिला कदाचित ते एक्झर्शन वगैरे झालं आणि एवढ्या वर्षांच डायबिटीस कायतरी झालं आता. काय सांगता नाही तर देवा पुुढे काय
हम्म तेच ना ते काय ब्रेनचे गाठी वगैरे झाले असतील दुसर काय? शुगर असल्यामुळे तर प्रॉब्लेम होऊनच जात त्या गोष्टींचा. आपण किती ट्रीटमेंट घेतली काही केलं जे व्हायच तेच होत.
खूप प्रयत्न केलेले ब वर्षभर प्रयत्न केले पण ते काय नाही सक्सेसफुल झालं.
आमच्या पण करोनाचे तीन पेशंट होते घरामध्ये आजी
सगळ्या ना झालां. म्हणजे कोणाला असं नाही झालं असं नाहीच ते व्हायरसच होतं तर म्हटल्यानंतर ते सगळ्यांनाच ते झालं ज्याची इम्युनिटी स्ट्रॉंग तो वाचला त्याची हा असं झालं तर, हम्म ह आपण म्हणायचं चांगलं चला जाऊ देले आहे ते व्यवस्थित आहे कारण हो मग आपण बाहेर ऐकतो ते तर अजून हे असतं. बाकी तुमचं स्पेशालिटी काय खाण्यामध्ये वगैरे कशात इंटरेस्ट आहे अजून तुमचा?
आमचं नॉनव्हेज इकडे नॉनव्हेजच जास्त असतं.
हो हो बरोबर.
तुमच्याकडे?
ह मॅ आमच्याकडं म्हणजे मला खाण्यामध्ये एवढं नाही आहे काय. पण असं हँडवर्क किंवा असं काय काय बनवायला हे ते
ह कुकिंगची आवड खूप हे मला.
हो ना अरे वा व्हेरी गुड मला एवढं नाहीये बाबा आपलं जेवढं नाही पण जे करत तर ते तीन चार गोष्टी आपल्या छान करत करतो पोरीला आवडतं असं हां
तू सांग बनवलय चायनीज पासून सगळं
वा वा वा वा वा वेरी गुड हा हा हा ऍक्च्युली ते पण एक खूप मोठं टॅलेंट असतं काय काही लोकांना असतं ऍक्च्युली खाणे खा इंटरेस्ट.
मला म्हणजे करून खाऊ घालायला खूप आवडतं. हम्म
आणि मग ते नवीन नवीन रेसिपीज पण ना ॲक्च्युली मग आपल्याला ट्राय करायला आवडतं मला पण आवडतं. पण एवढं नाही एवढं नाही की हा हा मेन इंटरेस्ट म क्राफ्ट आणि ह्याच्यामध्ये असंच. असं बनवायला काहीतरी छान किंवा असं काहीतरी नवीन बघून काय करायच तो इंटरेस्ट असतो म्हणून आपला वेळ काढत असते दुपारी. काहीतरी हे करून हो हो हा माझं पण तेच आहे असं ह बसून राहायचं काम नाही काय. तरी थोडसं करत राहायचं इथे नाही तिथे काहीतरी करायचं असं टाईप हा आधीपासुनच होत. हम्म हम् हम्म.
बाकी काय म्हणताय अजून?
काय नाही बा बा तुम्ही या कधी इकडे फिरायला चांगलं आहे इथे सगळं.
हो नाही गुजरात झालय फिरून बहीण असताना गुजरात थोडंस पुढं आलो होतो आम्ही बॉन्डर सुरतला वगैरे.
इकडे पण छान आहे सगळं फिरायला हे. क्च्युली पण वेळ पण पाहिजे अशी गोष्ट आहे हम.
ते समुद्र वगैरे ते ते दाखवलं होत क मोठ्या दिदीने.
हा
हम् बाकी काय म्हणत अजून?
त्याचंच एवढं कठीण काम आहे सगळीकडे पडायला पाहिजे तसा हो ना खूपच म प्रॉब्लेम झाले ते एक तर ते हा अलो शेतकऱ्यांच्या आत आता नंतर आपले
नंतर ते आपले मुंबई तर डायरेक्ट समुद्र तयार होते मुंबईचे.
नाही नाही नंतर आपलेच हाल हाल होणार जर नीट झाली नाही. शेती वेळी हा वेळ मग ते काय सगळंच महागाई वाढेलच आहे. एकाला नाही फटका बसत सगळ्यांनाच ब बसत तो याचा फटका असा प्रॉब्लेम येतो हा मग कुठेतरी सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतो आता हे इथे वॉर सुरू झालं तर काय सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतो पहिले झालं तिथे त्यांना प्रॉब्लेम झाले. मात्र त्याचे साईड इफेक्ट सगळ्यांनाच ब पेट्रोल महाग झालंय सगळं सगळे्याच इफेक्ट सुरू झाले आहेत ट्रान्सपोर्ट महाग होणार सगळंच टॅक्स जास्त होणार सगळंच वाढणार आहे मग काय ह अशी गोष्ट आहेते
नाही मग ते कसं आपण पेरणी करत तो तर तेथं पण नुकसान जास्त पाऊस झाल्यावर.
इकडे शेतकऱ्यांची पेरणी चालू ये तर पाऊस जास्त झालावर त्याचं पण नुकसान होत ना मग.
हा मग तेच म्हणते ना मी जिथे पडायला पाहिजे तिथे नाही जिथे जास्त असं सगळं वा वातावरण डिस्टर्ब झालेलं ॲक्च्युली त ते ब वेळवर बरोबर पडायला पाहिजे नायतर मग ते आपल्यालाच नंतर साईड इफेक्ट सगळे प्रॉब्लेम येतात. हूं
हम्म तेच ना आता आता आठ दिवस झाले आमच्याकडे पाऊस पडून गेला तर डायरेक्ट गोदावरी नदीला पूरचं आला होता.
अरे बाप रे! हो मी मायकला न्यूज मध्ये वगैरे हं हो पण ते ब म्हणजे खाल लो लाईनमध्ये असतात ना त्यांना अजून बिचारी म्हणजे खूपच त्रास होतो झोन मध्ये हा नाही पण म्हणजे एका असं सांगते आता जिथे पूर येतो तिथे जे खाली राहतात त्यांनाच अ खूप प्रॉब्लेम होतो वरचं हा ज्यांचे जस सेफ झोनमध्ये ते तर सर्वाइव्ह होऊन जातात पण आणि त्यांच्याकडे बिचाऱ्यान इकडे सोर्सेस पण नसतात आणि सगळेच प्र प्रॉब्लेम होऊन जातात हा हा ॲक्च्युली असं सगळं ही डेव्हलपमेंट करायलाच पाहिजे सगळीकडेच अ अपलिसमेंट करायला पाहिजे म्हण ते कायतरी सोल्युशन निघेल ह्याच नाय त सगळे इकडच भरतय आणि दरवर्षी सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतोय असं होऊन जातं ते हूं हूं ॲक्चुली ब साफ सफाई काय आणि हे फ्लड काय एक दो टीम वर्क चालू करायला पाहिजे सगळे कडे त्याच्याशिवाय हे प्रोब्लेम छोटे नाययेत रॅकल नाही होणार आजिबात रॅकल नाय होणारे हे दिवसेंदिवस दिवस आपण म्हणजे काय होतय ते सगळं आधुनिकरणच्या मागे हे सगळे अ साईड इफेक्ट निष्पण होतात ऍक्च्युली असं होतय ते सगळं
बंदी ये ना असेन
बस ये ना तेच मग एक झालं की दुसरे प्रॉब्लेम हां त आणि ते एक हाय पैशाशिवाय होत नाही या गोष्ट गोष्टी असं आहे थोड्या हम्म त सगळीकड हा अच्छा बघ ना बघा ना कुठे क कुठे कुठ काय काय चालू हाय तर भरोश्याच ब
मी बघितली नाय का तुम्ही आंदोलन मध्ये त्यांनी कस उच लुण नेल त्यांनी व्हीलचेअर नाही काहीचं
अच्छा हा हा हा ते यांचं आंदोलन चालू आहे ना तिकडे हम्म हां आता पेपर पण कसले डेंजर नीटचे पेपर लिक होतात ये काय होतंय मं मं हा ना ऍक्च्युली खूप वर्क झालं पाहिजे सगळ्या गोष्टींवर
पहिले पार पहिलं तर म्हणजे जुन्या काळात ह्या गोष्टी काहीच नव्हत्या आत्ताच हे सगळ होताय.
आता काय ये भ्रष्टाचार चं बघा झाला ना की सगळीकडेचं प्रॉब्लेम होतो असंय ते हं सगळीकडेच झालं होईल होईल लेटअस बी पॉझिटिव्ह ते होईल एक दिवस अ आपल्या मुलांना तरी चांगले दिवस अ होतेत बघायला आपण ऍक्यचुली आप पण नई अ चांगल हेरा मध्ये हे झालं आत्ताच हे थोडंसं थोड अ हे झालेलं हाय की हूं लोक आधी एकदम जुन्या काळात काय होतं की हे एवढं सगळं ऍडव्हान्स टेक्निक्सच नव्हत्या की काय असं काही प्रॉवडिंग आता जसं तुमच टेक टेक्नॉलॉजी वाढायला लागली तसं तसं हे वाढयला लागलय त आता ह्याच्यावर सोल्युशन पण नक्क क्कीच निघणार हाय असं नाय की बिकॉज आहे मं मॅ मॅ मॅक्झिमम लोकं क आहेत की त्यांना ह्याच्यातनं बाहेर निघायचंय तर नक्कीच नक्कीच होणार हे डेफिनेटली त्याच्यातनं बाहेर निघु हा हॅलो दहा मिनटं झाली हॲक्चुली आहे ठीक आहे ठीक आहे मी काय म्हणते आहे तुम्हाला नाही ना साडी मी काय म्हणते तुम्हाला एच कॉलमध्ये राहिलेलं आहे आता तर मी परत एक करू का तुम्हाला चालेल
ठीक आहे चालेल मी
चालेल तुमचे पण काय असेल तर यू कॅन ऑल्सो ट तुम्ही पण करा थोडस वेग्या टॉपिक् पण तुमच्याकडून एखादीे खाद्यपदार्थ हे करून घेऊ हो आपण शिकून घेऊ तो मला एवढी आवड आहे तर ह ह ओके चल ओके च हम्म